पाऊस आहे का
काहीच नाही शुकशुकाट आहे पावसाचा निव्वळ
आभळ
आभळ पण नाही निळं निळ भोराबय
हेला बी आबत येले पावसाचा पत्ता नाही वारं नाही काही नाही
नाही आता उद्या पासून सांगेल ना
मग आजला आबळ चेतावनी
हा हा
चेतावनी संदेश आ गया
आलाय का नाही मग येऊ शकतो हा नाही नाही इकड पण आप ळी येईल बरं का आमच्या छातवर नाही पण साईडने आहे वार पण हे
वार बीर वाऱ्याच पान आलेलं नाही सकाळपासून इकडं दररोज लय राहत आज बारच पण आलेलं नाही
नाही मग वार बंद झाला म्हणजे मग पाऊस येईल मग तिकडं हम् हम्म बरं आहे ना झालं छ येईन येईन
चहा पाणी झाली घंज कावाची
हा हा
हाता लागलो स्वयंपाकाला
हा हा
तुम्हाला काय आज मावशी येणार आहे का नाही
मावशी आमचे पंचवीस तारखे लोक सुट्टीवररे
हो का मग आज काय
आज आता कऊू करू काहीतरी
काय काहीतरी स्पेशलच अस ना
स्पेशल नाही आता पहू आत अजून काय डोक्यात तस काही नाही हो अजून फिक्स नाही काय करायचं ते हम्म
आ्ही तर करून राहिल वडे बटाजीची चटणी आणि पुडया ब्रेड वड आहे ब्रेड आहे ना मग वडे बटर चटणी पुड्या
बर
तेेतच पडले ना मग. मग लाज कारणी लावून टाकूत ताई
हा बरोबर आहे.
मग सूटली काय. हम्म पटच मवरल.
मम्मी
मम्मी नीसुरायल्या बाहेर शेंगा
हा हा हा
हम्म
बरं तब्येत बरी आहे ना आता
हा
हम्म हा मोकरवारा आहे ईकडे तर
इकडं वार्याच झूडूक नाही.
हम्म
मी तर कदरून गेले अशी कशी घाबरा चोरेली या वर्षी खावा लागे ना काय होय ना.
कुलर चालूं करायचं ना
तीथच ना बसून राहू शकतं ना
ते पणं कुलर पैकीं एक टाईम बसाते चिकट पणं होता आंग त्याला लय हा आणि आंग पणं ते चिगट लय होते कुलर मध्ये बसल्यान
नाहीं मी फत झोपेल राहते ना तेवढंच वेळ कुलर पुढं राहते. ते नाही तर बाहेरचं राहतें
हा हा हा
असं दोन अडीच वाजेपर्यंत बाहेर होती तीन वाजता झोपली थोडा वेळ चार वासता उठले मग बाहेरचं
हू हू हू
तिथं नाहीं बसावाटते एक टाईम
हा
हम ते काय नुस्तं कोण म्हणी चालूं आहे म्हणून चालूं आहे बंद केलं की असा घाम येतो आंगाले कोणी म्हणली कुलर चालू होताना तेवढंच
हम्म काय लंय खरं नाही राहातं
हम् हम
हम्म
या मंग वडे करायला
चालूदया
बटाटे दिले लावून.
हा हा
पीठ मळीती आहे.
हा हा
मंग पाहू पूडचं नियोजन
हम्म हम्म हम्म
पुढ्या करायच्या आहे
हा हा
इपडया होत्या आईनं टाईम वर पंड्या होत्या
अ पोळ्या करून घ्यायच्या मग आता सगळं तळेल तळेल म्हण्याल्यावरती ते नाही जमणार ना.
पुऱ्या खायच्या ना.
बरं मग पुऱ्या खरा पण मग त्यात एवढं लवकर कायच काय करत तरी.
पीठ मळून ठेवते ना.
मळून ठवतय भाजीबीजी करून ठेवताय.
हम्म चटणी करून ठव ते बटाटे उकळले का
हा हा
इकदा पिट कालवल का अ... एक पुऱ्या लाटल्या जायल नाही तर पोळ्या होईल.
हा हा हा हा
मम्मी गेला काय अनं तिकडं.
गेले अस माग बसायला.
नक्की मागचं गेला असणाराय.
हा मग काय.
येत हो केसरा आहे बसला त्या मग बसला तिकडं.
हा हा हा
गेलाय वाटतता माग.
बरं आहे ना.
लसून हाय
आ
जेजुज पात्रात लसून तवल ना आपला
हा हा
ज सांगायचं आता
हम् हम् बरं ना आज काय शनिवार बघु लेट येन जरा.
हम्म नाही आता काही नाही एवढं.
हा हा
हिशोब त्या आवरल्याश ऐकायच्या त्या.
हा तेच ना मग
हम्म
दिवस माळवल्याच नंतर इशोभिशो ते.
हम्म आठ आठ असतो हिशोब करत्या.
हा हा
प्रनवाच्या
हा हा
चला म्हलं लवकर या म्हणलं उपाशीय मग कायच लवकर यात.
नाही त्या आता म्हणजे जवरं लोक लोक राहत बस स्टँडला तरवर लोक नाही निघतात येत. एकंद अर्ध येत तथच राहतयं
हम्म
तेच ना मग... बरं आहे आता काय तुमचं पण लॉग इन करलय का त्याच्यामध्येच
हम्म
मला पण एकशे आठठावन ते आले.
एकशे अठ्ठ्यांशी नाही आले एकशे नव्वद रुपये.
बरं ये.
त्याले चारशे काहीतरी आले.
हा हा.
फॉम बरलाता ना.
हा तेच ना मग.
हा हा.
ना काकाच्या फोनवर बी दिलं करून.
कोणच्या?
काकाच्या हेच्यावर
हम्म खाल ददी मी बोलले दहा मिनटं. हम्म काकाला उचलायच माहित नाही. म मग केलता काकाला. घरी गेल्यावर करीन म्हणे. म्हनल बरबर मी काही नाही
हा हा.
लिंक पाठवली दिदी म्हणले एवढा ऍप ओपन करून घ्या.
हा.
हम्.
बर आय.
आईच्या फोनवरचले पण आईच्या फोन म ते डायरेक्ट वर नोटिफिकेशन ये तील टच केल्याशिवाय ते ऍपच याच कॉलस उघडत नाही.
हा ना नोटिफिकेशन मधून जावं लागत आ त्याला.
हम्म.
माला एक फोन येतोय. एक मिनिट.
बरं बर.
हॅलो!
हॅलो!